हॅलो, हा बोलक.
बोलात.
काय जेवलीस काय नाही?
नाही.
हा आत्ताच जेवले बघ मी.
हम काय मग?
काय नाही ब, काय नाही बईणा. आता शाळेमध ने आले मग म्हंटल जेवन घेऊया.
हा.
हम्म काय काय झाल्या विषयी मग ट्रिपचा विचारलीस कॉल करून कुणाला.
होय दोघी तिघी ना विचारलोय.
हा.
अ बघा म्हणतात तुमचं फिक्स करा मग बघूया आपण.
हा हा.
तुम्ही तर फिक्स करा म्हणत्यात.
नाही नाही आम्ही फिक्स करायच्याऐवजी, पहिला तुम्ही तयार आहे का नाही हे विचारयला पाहिजे नाही तर आम्ही फिक्स आहेच की मग.
अ तयार हाय म्हणल्यात की त्यांनी मग त्यांनी काय म्हणले कुठं कुठं जायचं ते बघा. मग आमला सांगा मग कॉन्ट्ररीब्युशन काढूया आणि मग जाऊया असं म्हणले त्यांनी.
हा हा हा, म्हणजे कसं आहे कुठलं काय हा म्हणजे सगळ्यांनाच असं बजेट वगैरे परवडायला पाहिजे त्यानुसार आपण सगळं बघायला पाहिजे.
काय नाही आता, बजेट ट आता सगळे किती जण आहेत ते बघून मग काढूया की.
हम्म हम्, म्हणजे तसं नाही काय म्हणते मी असं कुणीकड कोणतं ठिकाण जायचंय. हे बघायला पाहिजे
होय पहिला ते ठिकाण प्ले बघूया कुठलं कुठलं जायचं मग किती घेतत विचारायचं मग त्या हिशोबने काढायचं
हम् सगळेजण तरवायला पाहिजे मी पण लावलेल होते गीना त्यातले दोघी म्हटले की नंतर बघ तो म्हणजे विचारून घरी वगैरे विचारून मग सांगतो म्हंटल्या एकटी आहेत त मग ती पण काय म्हण शनिव रवारवणजे मुलांना पण सोबत घ्यायला येते
हो
हम्म बघायचं मग आणि काय काय म्हणतात ती पण म्हंली कधी काढायचं काय बघा म्हणून किती पैसे वगैरे लागतील मग म्हटलं अजून ते सगळेजण तयार व्हायला पाहिजे मग त्यानुसार मग आपलं एरिया त्यानुसार आपलं सगळ ठरणार हम्म हम्म तेच
मग आता आपण किती जण आहे ते बघूया कॅल्क्युलेट करूया आणि मग ज कोण कुठली गाडी बघायचय की नाही आपल्याला
हा हा
मगज गाडी पिक्त केल्यावरती किती घेतो बघायचं मग सगळ्यांना सांगायचं असं कराम
दोन तीन ठिकाणी जर गाडीची पण चौकशी करायचं म्हणजे कुणाचं जरा वे वेगळ असत नाही रेट जरा एकेक सेम असत म्हण किोर क माग पण टोल वगैरे त्यांच्या आमच्याकणारुार पण आप बघाला पाहिजे रेड बघून हा रेड वगैरे बघून मग सगळं ठरवूया आपण
हम्म
हम्म बघया अजून आता तर ही एक तयार झाली तू मी िक जण झाले आणि कोण अजून कोण झाले म्हटलेस
आणि मी दोघी तिके दोघी ना केे त त्यातला पण दोघी येतो म्हंटल्याचं कारण िकत नाही
हा म्हणजे किती झाला दोन तीन चार पाच जण झालो आपण हा एक नऊ दहा जनंतर पाहिजे म्हणजे एक गाडी भरत्या मग त्याच्यानुसार मग आपण जर ते परवडत ते लामेने जाणं
आता कोणाला विचारायचं
हम्म आता ही अ दोघी जण काय म्हणतात बघायच ग्रुप मधल्या आहेत त्या मग सहा सात होते नंतर ना मग बघायचं मग आपल्या ओळखीची किंवा बहीण वगैरे येत असेल तर मग विचारायचं असं
हम्म चालते कि मग गरज नाही म्ह अ अ सात आठ सीटर असत्या न दहा जण कसाला लागतात
हम् बघायचं की मग मग छोटी ब करायला पाहिजे गाडी असं आहे
हम्म चालतय कि म तसच बघायला पाहिजे नाहीतर मग उगवडलं मोठे करून पण काय उपयोग नाही
हा ले मोठे नाही काय करू
तेवढेच जर आपण सात आठ जण जण झालो आता मुलं ते म्हणलं तर मग तेवढं होतयच की
हा आता प्रत्येकांची मुलं छोटी जरा असली तर प्रत्येकांची मुलं असणारच आणि आपण काय कंटिन्यू त्यांना मांडीवर घेऊन बसून जाऊ शकत नाही आपण इतका वेळ म्हटल्यानंतर पाया वगैरे दुखणारच आपलं थोडं हा बऱ्यापैकी मुलं असली तर मग त्यांना जर जागा असायला वगैरे बसता द्यायला
ते काय मागच्या साईड ला जागा असते तिथं मुलं बसू शकतात चढा
हा तेसगे बघायचं ते गाडीचं काय मग हे करता येईल पहिला कोणकण येणार काय काय कसं हे पहिला बघायला पाहिजे त्यांनचा सगळ वन डे काढायचं काय किती दिवसाचं काढायचं दोन दिवसाचं काढायचं हे बघायचं हम्म ही काय म्हणजे माझ्याकडची जी तयार आहे ती म्हंटली चालेल किती पण दिवस काढा म्हणजे व डे काढेल दोन दिवस दोन दिवसासाठी तर मी येऊ शकते म्हटली
दघू म्हटले आणि मुलांना शनिवार रविवार सुट्टे असते त्यामुळे काय पाठवतील म्हटले घरातले
चालत की मग शुक्रवारी जरी रात्री गेलं आणि रविवारी रात्री नय चालते तरी पण चालतय नाहीतर मग पहाटे लवकर निघायचं चार पाच वाजता मग जर लांब जायच असलं तर चार पाच वाजता निघायचं नय तर मग लवकर व्यान निघलं तर मग जवळ दर तर व्यान निघायचं असं करायचं
नंतर मग कसं ते दिवस पूर्ण आप सगळं ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार
नय जवळ जायचं असलं एक दोन तीन तासाचा रस्ता असला तर मग सहा ला निघलं तरी चालतंय
हा चालते आणि जर लांब जायचं असलं तर मग लवकर एकती हा तीन चार वाजता गेले तर म्हणजे पहाटे पहाटे जाऊन पोहोचतेच नाही आपण नंतर वेळाानं म्हटल्या नंतर कस दिवस आपल्या त्या ह्याच्या्यात जाणारच गाडीतच बसून मग आपण जाणार कधी तिथे पोहोचणार कधी मग त्यास वेळ पूर्ण हेच होणार आहे एक दिवस म्हणजे तिथंच वाया गेल्यासारखं होणार आहे
होय ते पण हाय
हा तेस की बघायचं कसं काय काय बघू वाळल तर अस मुलांना काहीतरी घ्यायचं एक वेळ वेळचं जेवण घ्यायचं लोक कर बनवुन हम्म चालते पहाटे उठायचं म्हटल्यावर काय आपल्याला काय लिय लागत नाही प्रत्येकान आपलं आपलं घरी घेतल तरी पण होय होते सगळ्यांच म्हणजेच उगाच बाहेर खात बसण्यापेक्षा संध्याकाळच तर असं जेवायचं मग बाहेर म्हणजे असं ते पण जरा एन्जॉय केल्यासारख होते ना सगळेजण मिळून बसून जेवाला येते कुठे तरि एका ठिकाणी असेल तर हा झाड वगैरे बघून मग एका ठिकाणी शांत ब जेवायचं तसं रोडला मंदिर वगैरे असतेच की कोणतं आपण गावाला वगैरे जाता येता तिथे कुठं तर बसून जेवायचं
सरांना आणि सांगायला पाहिजेल तसं
आता कुठं कुठं जायचं ते शिकत करायला पाहिजे पहिला झाळले ग बाई आता कुठ कुठं जायचं ते कारण फायदे होतला
हा हा तेच के म्हणजे आतापासून आता जर ठरला असत तर झालं असतं सगळं बघू आता कसं काय काय हा मंमा हा बघू या आणि त्यात कसं आता होय शनिवार आहे आले की घेऊन आले मी त्यांना
होय लवकर सुटते वाटत शनिवारी
नाही आठ ते बारा असते की हम् बाराला येऊन. हा दुपारपर्यंत सुटलं तरी पर्ंत क्लासला जातात स्पर्धा परीक्षेला बसलेल्या आहेत किवा नाही
कुठल्या स्पर्धा परीक्षेला बसल्यात.
बीडीएस ब्रेन डेव्हलपमेंट दे आयटीएस म्हंथन हे सगळं आहे हा मग त्यामुळे कसं क्लास असतात सकाळी एकदा दुपारी गेली की नाही दोन ला- चार पाच पर्यंत बाहेरच असतात मग ती शनिवारी पण,
अ शाळेत शिकवत नाहीत काय त्यांना ते,
शिकवतात की खरं कसं आहे, फक्त बीडीएसचा एक दिवस क्लास हा म्हणजे सकाळी. आठवड्यातन एकदा सकाळी शुक्रवारच असते आणि आयटीएच एक चार पाच पाच दिवस आणि शनिवारी काय मग नसते ते. शनिवारी आठ ते बारा शाळा असत्या.
हा आठवड्यात न एक दिवस म्हणटलं तर ते होत रोज असलं तर एक तासभर तेवढंच चालते मग, तुम्ही बाहेर लावलाय काय क्लास.
जे अवघड आहे ना तेच एक दिवसाचा क्लास आहे आणि जे आपल्या वर्गात शिक ण त्याच्यावरती अभ्यास होणारऱ्यापैकी आहे ते चार पाच दिवस आहेत तीच एझम म्हणजे सोमवार ते गुरुवार आयटीएस म्हणून आहे. क्लास आणि शुक्रवारी बीडीएस फक्त एकच दिवस घेतात
हम् ब सेमीला आहेत काय मराठीला आहेत.
मराठी ला आहेत खरं सगळं घेतात त्यांनी तयारी करून घेतात सगळे. मग आता मग ते शाळेत होत नाही त्यामुळे बाहेर घातले बी डी एस क्लास पुरतो फक्त म रविवारी सकाळी एकदा दहा ला गेले की, दोन किंवा तीन ला सोडतात त्यांना डबा घेऊन जायचं.
दोन किंवा तीन ला
होय रविवारी पण त्यांचे तेच रुटीन हे सुट्टी नसतेस त्यांना
अभ्यासातच आणि हे नाही ते, नंतर ना एक्झाम जवळ आली की मग रोज सकाळी आठ ला जायचं पावणे आठ ला पावणे दहा पावणे दहाला घेऊन यायचं काय खाणार असला तर खा म्हणायचं नाश्ता वगैरे, आणि मग पुन्हा लगेच दहा वाजता म्हणजे शाळेतच व्हायला पाहिजे असं आहे.
हम्म पोरांच हालच.
होय मग तिथ आणि ते आणि करून लास्टला आणि संध्याकाळच. चेस च्या क्लास ला जात होता. म्हणजे सकाळी पावणे आठ ते संध्याकाळी सात. साडेसहा पावणेसात पर्यंत शाळेतच असायचा.
हम्म काय नवच पूर्ण दिवस तर,
ह सग हाऊस आहे आणि हाऊस आहे सगळं हा मला हे परीक्षाला त परीक्षाला मी बसनार. ही एक्झाम आहे बघपैसे भर हे शाळेत आलेली आहे.
हौस पाहिजे पोर मग सगळ करतात त्यांच त्यांच्या मनान.
हा नको म्हंटलं तरी पण आताात. थ्री लेव्हल टू लेव्हल कंप्लीट केल्यायची असते आता थ्री लेव्हल ला बसतो म्हणून दंगा चालय. हम्म चांगला आहे खरं माझे धवपळ होत. त्यां नाही आणायला सोडायला.
होय ते पण आहे पण आता पोरांसाठी करायलाच पाहिजे.
खर घरातले आवारायच इकडे क्लास सोडा तिकडनं आणा पुन्हा शाळेत सोडा पुन्हा या पुन्हा बार सोडा. पुन्हा यायचं आणायला जायच. पुन्हा संध्याकाळी याला आणायला जायच. अस लय धवपळ होत्या आणि मग आता कसा आहे तो छोटा आहे तो चेस ला बसतो म्हणा लागलाय याला योगाला त्याला योगात इंटरेस्ट आहे. मग ते जर कस त्याला पावणेसाला सोडलं की तू पाहूणे आठला येणार रात्री आणि मग ह्याला आणि पुन्हा पाहुणेचा सहा वाजता आणायला जायला पाहिजे एक तास ते पर्ण क्लास पिक्चर्स
गावातच असलं जवळपास बघायचं मग.
जवळपास म्हणजे एकट्याच शाळेत आहे आणि एकट्याच योगाच क्लासेस इकडं. जर लांब आहे विरदु दिशेला आहे ते. अस आहे सगळ हा हा‌.